हॅलो आवाज येतोय का मॅम माझा तुम्हाला
एक मिनिट एक मिनिट हॅलो हा येतो येते माझा येतोय तुम्हाला आवाज
हो हो खूप छान आवाज आहे तुमचा खूप छान पद्धतीने येतोय तर मॅम तुम्ही एकदा मला लागत का मिसळ पावची रेसिपी विचारला होता मग मी म्हटले होते की मला आता टाईम नाही आहे थोड्या वेळाने तुम्हाला सांगते पण मग म्हंटलं आता तुम्हाला सांगावं तर मग मी सांगू का तुम्हाला ती रेसिपी
हो हो सांगा सांगा
हा तर मिशळ पावा त्यांना आवाातच बघा मितळ आणि पाव आता मितळ म्हणजे जी मिक्स भाज्या आपल्या असतात मोड आलेले कडधान्य वगैरे त्यांच्यापासून जे होते ते मिस आणि पाव पाव जर आपणठ प्रेर ठेऊ शकतो किंवा आपला पावस तो वडा पाव सोबत खातेला तो देखील आपण घेऊ शकतो आता मग मी तुम्हाला मिसळबद्दल थोडस सांगते तुम्हाला तर मिसळबद्दल माहितीच असेल मिस्थळी ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूर रती पस्तळ झणझणीत असते अस म्हंटलं जातं पुणेरी मिसळ त्याच्यानंतर नाशिकची मिसळ त्याच्यानंतर मुंबईचे मित म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणचे मित्र ज्या आहेत त्या खूप अशा फेमस आहेत तर मग मला जास्त असं कोल्हापूरची मिसळ आवडते ती जी असते ती मिसळ खूप झनझणीत असते आणि खूप छानशी असते तर तुम्हाला मी म्हणजे घरी साध्या सोप्या पद्धतीने जे मिसळ बनवतात ते मी तुम्हाला त्या मिसळ ेि सांगते
ओके ओके ओके
तर सर्वात प्रथम ना मूड आलेले कडधान्य म्हणजे म्हणे मट अस ब आप त्या काय कराय ण घरगुतीच नाहीय म्हणजे बाहेर जाऊन विकत घेण्यापेक्षा आपण घरातो त्याला मोड आणून खाल्ले की खूप असं ताजा आणि चांगलं वाटतय तर त्यासाठी मटकी जी असते ना आपली घरी असते ती भिजत घालायची भिजत घातल्यानंतर ती भिजते ना मग त्यानंतर काय करायचं एक आपल्या घरी सुती कापड तर असते तर त्यामध्ये ना ते म्हणजे आपण जे भिजवलेलं असते ना त्यामध्ये ते झाकून ठेवायचं सकाळी जत मी झाक ठेध्याका कि दु्या दिवर्य त्या मो आ कड अस त्हाला प्रश्न प का मा का त्याच्यामध्ये खूप प्रथिम असतात आणि आपल्याला माहती आहे आपल्या शरीराला प्रचिनांची गरज किती असते प्रज्ञानपसून आपलं म्हणजे बॉडी जी आहे ती अशी स्ट्रॉग असते कमकोज पणा वाटत नाही कसची कमतरता वाटत नाही मग अशा पद्धतीने आपण मोड आलेले कडधान्य घ्यायचं त्यामध्ये आपण दुसरे वेगवेगळे म्हणजे अ लहान लहान हर म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतोय पण मी काय करतोय आम्हाला जास्त म्हणजे मला आवडत नाही बाकीचे कोणते म्हणजे हरभरा वगैरे चवल काय काय असत तर मला अजिबात आवडत नाही मग आता मिसळ गाण्यासाठी हे तर सर्वात कठण लागते त्याननंतर मग ज बटाटा पण तुम्ही घालू शकता म्हणजे जर हे सगळं ऐच्छिक आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ् घालू शकता टोमॅटो कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आणि मिसळ मसाला मसाला म्हणून बाहेर ते घातलं खूप छान लागते म्हणजे मसाल्या म्हणजे खूप छान वाटतेय तुही ऐछिक का तुम्हाला जे आवडत ते तुम्ही घालू शकता तर कढईमध्ये थोडस तेल घ्यायचं आपण जस मटकीची एखादी आमटी करतो ना तश्या पद्धतीने म्हणजे कांदा वगैरे सगळं टाकून आपण तशी छानशीे आमटी म्हणजे कट्टाची ट येईल असेल लाल लाल भडक अस तांबळा कलर येईल असं करून घेत ते करून घेतल्यानंतरण फरसाना फरसानानंतर तुम्हाला माहतीच असेल कि पापडी वगैरे एका बाउल मध्ये घ्यायची म त्यानंतर ना वरून ती शिजलेली म्हणजे गरम गरम जी कटाची आमटी आपण केेलेली असते ना त्यामध्ये ओतायची. आणि आपण पावासोबत त खाऊ वगैरे शकतो कोथिंबीर वगैरे आपण म्हणजे सजावटीसाठी वापरू शकतो त्यानंतर आपण लिंबू, कांदा सोबत खाल्लना कुठ असतो आणि टेस्टी बनत म हे मिसळ खाल्लं की कसत तुम्हाला पहिला पहिलाच सगितलं की त्यामध्ये मोड असल्यामुंळ आपल्याला खूप सार अस प्रोटीन मिळत बटाटामुळ आपल्याला त्यामुळे वजन वाढत. म हो कांदा खाल्ल्यामुळे आपल्याला गारवा भेटतो टोमॅटोमुळ रक्त वाढत आपलं म्हणजे वेगवेगळे अशी घटक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतात. मग मी तुम्हाला सांगितलंय कोल्हापूचे तिखट तिखट असते. आणि नाशिकची मिसळ थोडीशी म्हणजे वेगळी असते मसाले वगैरे वापरलेली. त्याच्यानंतर पुण्याची जी मिसळ असते त्यात फक्त फरसाण वगैरे असतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ असते. अशा पद्धतीने ट्राय करू शकता आणि मग पाव पावा पावाला तुम्ही ना थोडस तव्यामध्ये बटर बटर घेऊन दोन्ही साईड न चांगलं फ्राय करून देखील खाऊ शकता. आशा पद्धतीने तुम्ही ही मिसळ पाव रेसिपी घरी करू शकता. सोपी आणि ताजी आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्ध स्त्री पुरुष देखील हे खाऊ शकतात म्हणजे जास्त काय नाही की खाऊ नये त्यांनी खाऊ नये, त्यात आपल शरीरावर काही घातक परिणाम पण होत नाही बाहेरच जे म्हणजे मिसळ जे आम वगैरे म्हणजे असतात तो किती दिवस ठेवलेला अस आपल्याला माहित नाही. मग आपण घरी येत आ आणि स्वच्छ बनवून म्हणजे सोप्या पद्धतीने खाऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कसली वाटली आणि तुमच्याकडे कोणती रेसिपी आहे का एखादी
हो मॅम म्हणजे खरच खूप छान पद्धतीने तुम्ही जी काही मिसळची रेसिपी सांगितली अगदी म्हणजे जे काही टमॅटो परत बटाटे बटाटे वजन वाढत मत होते त्या टोमॅटो मुळे डोळ्यामध्ये रक्त वाढण्यास मदत होते मग कांदा आहे त शरीराला गारवा देतो हसारख्या ज्या काही तुम्ही ज्या काही म्हणजे जे काही काही पालेभाज्यांचं महत्व तुम्ही सांगितलं जसं की सगळं म्हणजे ज्या काही पालेभाज्या काळात त्यात आपला त्याचा काय उपयोग होता ते तुम्ही खूप चांगल्या रीतीने सांगितलं. अगदी आणि वृद्ध महिलापासून अगदी छोट्या बाळापर्यंत ही मिसळ खाऊ शकतो असं मॅम तुम्ही सांगितलं खरच खूप छान पद्धतीने तुम्ही अशी जी काही मिसळ आहे त्या मिसळचं तुम्ही वर मिसळची रेसिपी तुम्ही जे काही असं ते खूप छान पद्धतीने मॅम मला सांगितलं आता मग तर मी तसंच मी तुम्ही तुम्ही च जे ते आता पौष्टिक अशी मिसळ बनवली आहे. व मिसळची रेसिपी सांगितली आहे जस मी तुम्हाला आता पौष्टिक असं म्हणजे अ जे काय पावभाजी आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आता म्हणजे तसं त हां ओके मग तर आता पावभाजीची तुम्हाला रेसिपी सांगते मॅम आता पावभाजीला सर्वप्रथम आपल्याला काय घ्याल म्हणजे आपण हॉटेलमध्ये बाहेर आपण पावभाजी खात असतो याच्यापेक्षा आपण जर घरच्या घरी बनवली बनवल्या अशा व्हेजिटेबल युक्त आणि पौष्टिक जर खायचं असेल तर आपण अगदी पटकन अशी बनवू शकतो मग तिथं बनवण्यासाठी काय करायचं आपल्याला फक्त एक कुकर एक कुकर आणि एक छोटंसं पातील वरणं जरी आपण फोडलं तर आपल्या एकदम पाव भाजी तयार होऊ शकते आता भाजीसाठी कुठले कुठले साहित्य गरजेचं आहे जसं की बटाटो पहिल्यांदा आपल्याला अ पाभजीसाठी बटाटो खूप गरजेचे आहेत बटाटो वटा ना मग ते गाजर म्हणजे कलर येण्यासाठी आपण त्या भाजीला एक कलर येण्यासाठी बीट बीट म्हणजे जास्त प्रमाणात बीटचं यूज करायचं नाही पण थोडंसं अगदी च अर्ध्या अर्ध्यातला सुद्धा चतुर्थांश जो काही भाग असतो बीटमधला तो बीट त्या म्हणजे त्याच्यापेक्षा जर थोडंसं आपल्याला जर घालू शकतो पण जर जास्तच कलर येतो असल्यामुळे आपण थोडंसं प्रमाण जरी थोडंसं बीट यूज केलं तरीच म्हणजे कराव निश्चित करतात पावभाजीमध्ये बीट यूज मग त्यात ते बीट बीट गाजर मग त्यामध्ये वटाणा घातला तर टमॅटो घलतात कांदा घालतात हे जे काही व्हेजिटेबल्स आहेत तुम्ही जसं की मगाशी म्हणता की टॅमॅटोमुळे रक्तवाडीस म्हणतो ते वटाणा वटाणा कसां टेस्टी असतो आणि आणि जे काही कांदा आहे कांद्यामुळे आपल्याला गारवा मिळतो बटाटे आहे ते वजन वाढण्यासाठी मेह होतात म आसं जे काही जे व्हेजिटेबल्स त्या व्हेजिटेबल्स सगळ आपण कुकरमध्ये चिरून घालणार आहोत तेला दोन म्हणजे त्यामध्ये आपल्याला म्हणजे कुकरमध्येध्ये अ एक म्हणजे थोडशी हळद टाकायची अशी थोडीशी हिंग टाकायची आहे म्हणजे फोडणी पहिला आपण थोडा तेल घालून त्यात जिर आणि थोड जरी हिंग आणि हळद आणि मीठ हे घालायचं आहे आणि नंतर सगळ्या ज्या काही भाजी आहेत जसं की बटाटो, बटाणा, बीट, गाजर, कोथिंबीर थोडीशी त्या आपण एकदम बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो थोडासा असं बारीक चिरलेला टोमॅटो असं जे काही आहे ते त आपल्याला त्यात घालायचं आहे आणि घातल्यानंतर तर जे काही आपल्याला म्हणजे शिट्ट्या द्यायच्या आहेत शिट्ट्या दिल्यानंतर शिट्ट्या म्हणजे कुकरमध्ये जर थोडस परतून घ्यायचं नंतर त्या आपला दोन तिथं म्हणजे तीन तिथं चार आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहे शिट्ट्या दिल्यानंतर आपण जे काही आपलं जे काही पावभजीचं जे काही मिश्रण तयार होतं ते मिश्रण आपल्याला म्हणजे एखादा आपल्या घरात स्मॅशर असेल स्मॅशर न अगदी कुकरात आपण त्या स्मॅशर स्मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून ती भाज म्हणजे पूर्ण अगदम पातळ होती म्हणजे सगळे व्हेजिटेबल आहेत ना ते आपल्याला म्हणजे हा त्याची भाजी व्यवस्थित होणार होईल मग आपल्याला ते सगळं स्मॅश करायचं आहे आ हा म ते हा ते घातल्यानंतर मग आपल्याला वरून नुसार म्हणजे थोडेसे लाल जे काही बिडगी मिरची आहे ते बिडगीची मिरची चटणी आणि आपल्या जिऱ्याची ची पूड जी काही आपली भाजी आहे ती तयार झालेली आहे आपण ती भाजी ब्रेड बरोबर किंवा पावा बरोबर म्हणजे सर्व करू शकतो किंवा त्या पावाला आपल्याला लोणी वगैरे लोणी लावायच किंवा आपण बटर सुद्धा लावून आणि थोडीशी आपली भाजी घेऊन असे तव्यामध्ये परतून थोडंसं करपूस करपूस भाजून पावाला आपण ती भाजीबरोबर सर्व करतो अशा पद्धतीने आपली जी काही पावभाजी आहे ती मॅम तयार झा म्हणजे
हो त खूप छान पद्धतीने अ गिरी रेसिपी शेअर केला मॅम अगदी म्हणजे पावभाजीमध्ये कोणत्या भाज्या वगैरे वापरल्या जात हे तुम म्हणजे खु छान पद्धतीने सांगितला मी ही रेसिपी नक्की ट्राय करेन आणि तुम्ही दहा मिनिट मला दिला आणि माझी तुम्ही शांतप ला त्याबद्दल तुमचे खूप
ओके मॅम ओके हां बाय हां.